हॅलो
हॅलो हा नमस्कार ताई नमस्ते हा आज आपण पंडित मिश्राविषयी बोलू. पंडित मिश्रा विषयी आपले भोले बाबाच्या सांगतात. ना.
ते तेवढच अच्छा ठीक आहे ठीके बोलूया, पण एवढे काय मला तितकी आयडिया नाही, पण बोलू आपण.
चालेल हो प्र प्रयत्नाला यश येणार ना म्हणलं आपल्या
करू प्रयत्न करू नक्कीच करू प्रयत्न.
हा पंडित मिश्रा हे पहिले. ले लहान असं एवढं तेवढं प्रवचन करायचे ते.
हो हो त्यांना ज्ञान खूप होतो. पण बाकीच्या लोकांना माहित नव्हत. यांना इतक ज्ञान आहे बुवा अस. मग ते एक वेळेस असं देवदर्शनाला जायला लागले. त्यांची फॅमिली ते सोबत. होते ते त्यांचा विश्वास श्रद्धा होती, देवावरती भोली बाबावरती जशी आपली. प्रत्येकाची.
हा देवावरती श्रद्धा असते तशी ह हा तशी बरोबर.
ते गेले एक दिवस. देवदर्शना ला गेले.
त्यांच चालू राहायचं नामस्मरण सतत देवाच. सगळे ते ग्रंथ अभंग वाच तात ते आपले भागवदगीताचे श्लोक वगैरे वाचतात. ते त्यांच. चालू रहायचं अनुकरण त्यांच्या मनातल्या मनात अस जर एखादी व्यक्ती.
तेच ना ते राधे राधे करतात तेच ना.
आ. नाही ओम नम शिवाय ओम नमशिवाय. करतात तेच. ते राधे राधे करतात ना ते वेगळेेत वाटत हे पंडित मिश्रांचं टीव्ही वर येतं ना हो तर मग ते असंच त्यांच चालू राहायचं मग आता असं कधी एखादी व्यक्ती देवाचा व्यक्ती जर एखादं दिवस कधी असला तर खूप चांगलं. तर मग ते चालत राहाय जात राहायचे चे गाडी नाही मग त्यांचा एखांदी वेळीस काहीतरी अपघात झाला ह तिथं तर मग त्याच्यामुळे ते बाकीच्या लोकांना लाग ला एवढं तेवढं यांना पण थोडे खर्चले असतील पंडित मिश्रा त्यांच्या मुलांना त्यांना काही नय लागल. बाकीचे कोणी जास्त लागल कोणी बारले पण त्याच्यामधले पण हे म्हणतात मी देवाची भक्ती केली. म्हणून माझ्या परिवाराला काही खरंच नाही येऊ दिली. भगवंताने असं त्यांचा विश्वास ठाम निश्चय झाला पूर्ण.
छान व्हायचं हो बरोबर.
त्यांचा पूर्ण विश्वास त्याच्यावरती येऊन गेला. मग त्यानी हळूहळू हळूहळू त्यांचं चालू ठेवलं मग त्यानी. अ बुवा मी आ आता थोडस करतय ना मी आता याच्या पुुढे जास्त बलो रावतील माझ्याजवळ संगीत ला कारला भजनाला आपला टाळ मृत्यऊनला परत स्पीकर वगैरे लावेल माईक लावेल आणि मी मोठं करेल बुवा देवाच आता देवाने मला जर पुढेच मी देवाचं नामस्मरण करतो तर देवाने मला पुढे आता केलेलं ये. तर आता मी देवाचच काम करून असो
करत लागले असं मग आता लोकांची श्रद्धा मग वाढत गेली थोडे थोडे करत करत लोक यायला लागले ते पोथी पुुराण ते सांगायला लागले तस जसं लोक करत गेले या ज्याला मुलगी मुलगा होत नाही मुलबाळ वगैरे त्याच्यासाठी परत कोणाचे नोकरी वगैरे कोणा चा विवाह कोणाच्या घरामध्ये काहीतरी वादविवाद वाद कोणाच कर्ज झालं असेल त्याला ते काही ना काही असं उपाय सांगू लागले की या बोवा तुम्ही या तुम्ही बोले के दरबार मे आव बोले तुम्हाला सब दुख कट जायगा त्या पंडालमध्ये तर पाय ठेवून बघा ते पंडाल सात दिवस पर्यंत आहे का‌ तुम्ही बसा पंडालमध्ये आणि त्याची माती लावा मस्त पुस्तकाला ज्या बाईला मुलबाळ होत नसेल त्याच्या पोट पोटाने त्याने लावायचं आणि आपलं सांगायचं बावा देवजवळ बसून एक सारख सात दिवस बसा मनाने तु्डे आणि सांगा बवा देवाला तर ते चुका नाही ऐकणार ते बी काही देव नाहीये ते आपल्यासारखे मनुष्य लोक आहेत तर त्यांनी सांगितलं तर तो लोको खरंच बुवा चला जाऊन तर बघू असं मनातली इच्छा लोकांची जागृत लोक जायला लागले मग ते हळूहळू लोक लोकांना विश्वास व्हायला लागला ते परत तेच व्हायचं भगवंत आपल्यामध्येच ये
बरोबर
आपण जस सकाळी उठतो का आपल्याला म्हणतो आपण लवकर आपले काम व्हायला पाहिजे
हम्
लवकर आपल्याला गावाला जायचंय आज तर गाडी आपल्याला सातची सापडायलाच पाहिजे पाच ची गाडी सापडायलाच पाहिजे आपण चार वाजता उठतो पाचची गाडी राहिली म्हणजे तर आपण ह्या बरोबर जातोच आपण बरोबर गावाला मग आपण भगवंताच काम करायला बी लोक म्हणतात चला आपल्याला पंडालमध्ये पहिला नंबर जागा मिळालाच पाहिजे आणि भगवंता माझं जर हे होऊन जाईल तर नामस्मरण अ तीन तीन तास चार तास अ पंडितशांच चालू अस तिथं भजन वगैरे त्यांच कीर्त या त्यांचं ब्रे मग तसे लोक तिथ जायचे आणि रात्री भोले बाबा दरबार रात्री पंडालमध्येध्ये राहिली का सात दिवस पर्यंत त्यांच रात्री कीर्तन गा वगैरे नाच वाचायचे परत माईक वगैरे लावून तसेच दिवस गाण्यावरुन करायचे लोक एकम प्रसन्न झालं त भगवंत आप आपल्या म म मन प्रसन्न तृप्त झालं म्हणजे आरामात आपलं काम होतच
होतच बरोबर
मग हे मार्ग दाखवणार आहे भगवताने बुद्धी दिली पंडीत मक्षण ना मग लोक बी तिथपर्यंत पोहोचले आणि त्याच हिशोबाने मग अजून परत बघ लोक म्हणजे टी व्ही वर बघायला लागले ऑनलाईन आणि तेच सांगायला लागलं की मंदिरात कोणी जात नव्हत काही जास्त भोले बाबाच्या मंदिरात पूजा पत्री जशी पडलेली तशीच पडलेली जायची कोणी त्याला आवरायचं नाही कोणी मंदिरात पण नाही जायचं उता बंगळूर त्यांनी सांगितल्या त्या हिशोबाने ते मंदिरात पण जायला लागले
जाय लागले
हे पण लहानपणापासून तर मोठेपणापासून मोठे माणसापासून तर या मुलांपासून सगळे लहान लहान छोटे छोटे मोठे मोठे माणसं बाया सगळे मंदिरापर्यंत पाच पाऊल का असेना जात गेले आणि जवळ जवळ एका गावामध्ये सास साठ पासष्ट मंदिर
ह त्यांना अनुभव आला ना त्यांना अनुभव आला असेल काही त्याना कळले आसेल बाबांचा चमत्कार कसा आहे किंवा
हो हम्म बाबांच्या चमत्कारमुळेच जायला लागले मंदिरात आणि साठ पासठ मंदिर तर एक एक गावामध्ये तर झालीच आहे मंदिरामध्ये ठिकठिकाणी गल्लो गल्ली मध्ये आणि भगवंताच केल्यास ते वाया बी जात नाय आणि जे असले ते नौकरी वाले चला बाबा मला आज नोकरी लागून गेली आज तर मी पंडालमध्ये दहा हजार वीस हजार सह खुशीने आरामात देऊन देतो माणूस म्हणजे काही त्याच हे नाही बघत
हम्म
वैद असो कोणत्या गोष्टीला आणि तीन तर हे येतय एक हे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देवेत आणि चौथा देव आपण हेत
आपणच आहोत हम्म
आपलं आपण असतो तो तोपर्यंत माणसाला किंमत नसते
नसते एखादा माणूस लांब गेला कि त्याची किंमत नंतर कळते हम्
ो आपण यानी असंच केलं त्यानी तसंच केलं ही अशीच आहे ती तशी विजय असं त्याला बोलतच असत नंतर मग तो माणूस आपल्या जवळून दूर लांब जात असतो तेव्हा आपण नाही तो चांगला होता अरे मग तू तेव्हा जो चांग तो चांगलाच होता तो तू त्याची तेव्हा मदत का नाही केली हा त्याला कर्जामधुन
हा संकट होत तू का नाही बाहेर काढलं
त्याला जर बाहेर काढलं सामोरून गेलो किंवा त्याची मदत केली तो चुक खुद्द अस त्याला व्यवस्थित प्रेमाने आपण सांगू शकतो
सांगू शकतो हो.
करू शकतो त्याच्यामध्ये आपली जेवढी प्रतिकार शक्ती आपण तीतपर्यंत करायच. नंतर मार्गदर्शन दाखवणार आहे.
काय ते दुसरे
भगवन भगवंत आहेच आप आपल्यातच ये भगवंत पण आपण आता ज्ञानेश्वर राहिलं. संत तुकाराम रायले ज्ञानेश्वर हे पण आपल्यासारखे माणसं. चानबाई मुक्ताबाई सोपान पण बाईच्या चौदा वर यांनी गुरूंनी तपश्चर्या केली काय नाव आहे त्यांच चांगदेवांनी मग सोपानबाई मुक्ताबाई नामदेव. ज्ञानेश्वर ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी लिहिली.
लिहली परत ते तुकारामने तर तेव्हा वधवधुन घेतले.
हा आणि त्या वेळाच्या मुखामधून वेद वेधून घेत.
ह तेच वेदवळ हा तेच वेदव वेधून घेतले त्यांनी
हम्म. आणि मग चांगदेव तिथं वाघावर बसून त्यांच्याकडे येणार होते. चौदा वर्षाची तपशवीर आहे करून मग सगळे लोकते चांग देवनाच जास्त धन दयचे की चांग देव खूप चांगले आहे चांग देेव खूप त्यांनी तपश्चर्या केली ते वाघावर बसून येतात आपण तर त्याच्या वाघाजवळ जात. नाही आपल्याला वाक खाऊन घेतो असं त्यांच्या मनात हे प ज्ञानेश्वरनीात पत दिवस पोथी पुराण वाचली त्यांनी ग्रंथ लिहिले. साधण काय लिहिले अ गीता. काय केल्या त्यांनी परत अजून त्यांनी सोपानबाईंनी सगळं सोपनबाई, चांगदेव, मुक्ताबाई हे सगळं त्यांच्या जवळच राहा चारी भाऊ बहिणी जवळच राहायचे ते मग हा मग चांग देऊ आलेत म्हणे तुमच ज्ञानेश्वर कुठे तर मला त्याला बघायचंय असं म ज्ञानेश्वरांना ते बघण्यासाठी थांबलेत मग ज्ञानेश्वर त्यांच्या जवळ बसून निर्जोव भिंती बस निर्जव भिंतीवर ज्ञानेश्वर बस लेले होते. संत ज्ञानदेव अं मुक्ताबाई, चांदेव आणि सोपानदेव निर्जीव भिंत ज्ञानदेवांनी चालवली त्यांच्या समोर
हा हा हा.
तेव्हा सोपानदेवांनी नमस्कार केला नानदेवांना कि तुम्ही जर निर्जीव भिंती चालू शकता तर तुम्ही देवेत तुम्ही साधारण माणसं नाही येत
देव य हो देव पुुरुष आहेेत हो
तुम्ही देवपूरूश ये म्हणे तर तुमच्यासारख्या म्हणजे मी चौदा वर्षाची तपशरा्या करून बी मी असंऊ होऊ शक
होऊ शकलो नाही हो बरोबर तुम्हाला खूप म्हणजे खूप नॉलेज खूप आहे तुम्हाला देवाचं.
हो.
खरच छान वाटल म्हणजे काहीतरी नवीन मिळाला आणि नवीन गोष्टी ऐकायला मिळतील आता म्हणजे जे माहिती नव्हतं थोडफार माहितीत शाळेत शिक पण तुमच्याकडन खूप नवीन चांगला ऐकायला मिळाल खरच छान वाटलं हा चालेल ताई हो धन्यवाद धन्यवाद.